हॅलो.
हा वर्षा बोलेते.
हां बोल की
हा हा कशी आहे तुमची तब्येत?
आहे व्यवस्थित आहे बघ ठीक आहे तुझी कशी काय?
हाय छान आहे घरचे.
घरचे आहेत तब्येत बरी आहे सगळ्यांची
हा हा ह.
काय करतेस?
काय नाही जरा बड्डेची तयारी चालु आहे.
बड्डीची तयारी चालू आहे.
होय.
झाली खरेदी
अजून चालीये.
चाले.
हा हा कोणतर कोणतर पाहुणे येणार हम्.
मग मम्मी पप्पा तुमचे येणार असतील की
होय होय अजून तरी काही सांगितले नाही त्यांना
हा आता एकेकांना सांगायला चालूच की पहिला बड्डे जर असं मोठ्या आसतोय.
होय होय.
मग काय म्हणत्यास आणि आम्ही रविवारी बघतो ते होय रविवारी येतो की दुपारी दुपारी दोन तीन वाजता मुलांची शाळा सुटल्यानंतर
हा हा.
मग जर त्याचं ट्युशन असलं तर त्याला घेऊन येणार नाही तर मग ठेऊन येतो. बघू यांना विचारायला पाहिजे अजून मी विचारलं नाही विचारून सांगतो.
हां हां. आराध्याची पण त्यावेळा शाळा सुटते का?
हॅलो काय म्हटलीस?
आराधाची पण त्यावेळेला शाळा सुटते काय म्हटलं.
होय म्हणजे तिच्या त्या दिवशी रविवारच आहे नव्हे.
हा हा.
मग तेव्हा काय सुट्टीच असणार आहे.
हां हां.
मग खरं ट्युशन आहेत नई.
हा हा.
मग ते दुपारी ट्युशन असते त्यांचं. ट्युशन संपल्यानंतर बघू आल्यानंतर मग
बरं बरं.
काय काय म्हणतात विचारायचं घरात आणि मग यायचं कारण सगळीच एकदम जाऊन आम्हाला पोल्ट्रीकडे पण जायला लागतय नाय.
मग तिथं कोण करणार मग ते आता चिनू पण तिकड आहे मग इथं कोण करणार? सगळीच जाऊन कसं चालेल
होय होय होय.
ह बघू एखादा इथं कोणतरी वाल्ला थांबायला लागते कारण सुपरवायझर वगैरे येतोय. आणि औषध तेन टाकायला जायला लागतंय ना हा पोल्ट्री मध्ये.
हा हा.
सुपरवायझर येतात त्यांना मग औषध वगैरे देतात त्यांनी ते टाकायला तेना वरती चढायला लागते नाही टाकीवर. टाकीत टाकायला मग ते एकट्याला होत नाही नाही दोघं पाहिजेत कोणतरी.
अच्छा अच्छा.
मग आता तिकडं तो चिनू तिकडं आल्यानंतर मग आम्ही पण आलो तर मग ह्यांना एक ट्याला लोड होते आणि मग तेनी पण आल तर मग इथ कोण थांबणार.
होय.
बहू मग आातात. ताई पण सांगितल्या तुमची पोल्ट्रीतली तेन काम सगळे आवरून. संध्याकाळी आलात तर चालतय म्हणून.
चालते चालते संध्याकाळी आला तरी चालतेय.
कर्म तेवढ्या वेळेत आम्हाला परत यायला पाहिजे कारण दुसऱ्या दिवशी सोमवारी सकाळी आराध्याचे पेप पर चालू होत्यात. त्याच्यामुळे आम्हाला त्याच दिवशी संध्याकाळी परत यायला पाहिजे.
बरं बघा तुमच्या वेळेनुसार कसं काय त्या
होय कसं कसं होतय बघूया नाहीतर मग आई पप्पा हतच आल्यात.
होय होय.
मग काय म्हणताय आणि तुम्ही कधी येणार इकडं.
आता बर्थडे झाल्यावर बघूया की.
बर्थडे झाल्यानंतर या जाऊया फिरायला. गेल्या वेळातसं गेलं तस पाऊ पावसाळ्यात. आलेलं नाही त्यावेेला तुम्ही पण
बाळपण जरा असं मोठं होतंय. हम् बर्डे झाल्यांतर तिकडं अ आई म्हणत होत्या जायचंच आहे म्हणून बघूया कसं काय काय.
हो गेल्या वेळा इकडं देवाला आलेला तेव्हा आला नाहीत नाही.
ते होय ते गडबडीत आलो आम्ही त्याच्यामुळ.
मला नंतर समजलं ते येऊन गेल्यानंतर नाहीतर मी त्यावेळेस तुम्हाला फोन केला असता या म्हणून.
नाही नाही येणारच होतो आम्ही पण ते जरा काम होतं म्हणताना नाही आलो.
हम्म हम.
हम्म.
घरचे सगळे बरे आहेत.
ह त्याच तुम्ही आंबोळी कशी करताय
आम्ही डोसा डोसा पाहिजे काय तांदळाची आंबोळी.
दोनही चालतय.
तांदळाची आंबोळी फक्त म्हटलं तर ते घाऊने फक्त तांदळाच्या पीठापासून करतोय. आणि ज जर डोसा म्हंटलं तर डोश्याचं पीठ म्हणजे तांदूळ वगैरे भिजत घालावे लागतात. म ह मी सहा ग्लास तांदूळ घेते.
ते
आणि सहा ग्लास तांदूळ एक ग्लास उर्दची डाळ.
उडता डाळ हा.
हां आणि अर्धा ग्लास हरभऱ्याची डाळ.
हां.
आणि दोन ते तीन चमचे शाबू.
शाबू पण घालता?
हा शाबू ते आज सकाळी म्हणजे जर भिजत घालणार अस दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्त्याला पाहिजे असल तर आज सकाळी भिजत घालायचं. सकाळी भिजत घालताना त्याच्यामध्ये ते भी सगळं नीट करून भिजत घालायचं एककाात घातलं तरीचालतं किं वेळ वेगळ्या जर तुम्ही भिजत घातला तरी पण चालत मी सगळ एकत्र मी सगळं एकत्रच घालते आणि त्याच्यामध्ये एक चमचा मेथ्या टाकायचे. मेथी हम्म मेथी टाकायची. सकाळी सगळं भिजत घालायचं रात्री ते सगळं बारीक करायचं मिक्सरला. सगळं एकत्र बारीक करायचं फक्त जर असं त्याच्यामध्ये करण राहायला पाहिजे. डोश्याच पीठ बारीक हा म्हणजे त्याच तुम्ही इडली पण करू शकताय. तुम्ही सेट डोसा पण करू शकताय किंवा तुम्ही पेपर डोसा पण करू शकताय.
अच्छा अच्छा हां हां!
आणि एकदम जर बारीक हे केलं तर फक्त डोसाच
बरं बरं!
इडली इडली चिकट होते त्याची.
हा हा!
आणि ते सकाळ संध्याकाळी बारीक करताना. जेवढ्या तुम्ही सहा ग्लास तांदूळ घेतलाय त्याच ग्लासनी एक ग्लास पोहे ज्या वेळा तुम्ही बारीक करायला घेताय. त्यावेळेलाच एक ग्लास पोहे भिजत घालायचे पाण्यामध्ये. जे डाळ भिजत घातलेलं पाणी म्हणजे डाळ जेव्हा तुम्ही सकाळी भिजत घालायच नाही संध्याकाळी तुम्ही बारीक करायला घेताय का नाही.
हा हा!
त्यावेळी भिजत घालायचे. म्हणजे पोहे जेव्हा बारीक करायला घेतताय तुम्ही तांदूळते आणि त्यावेळी एक ग्लास पोहे जे तांदूळ भिजत घातलेलं पाणी असते त्याच पाण्यात भिजत घालायचे जरा असं बाजूला घ्यायचं त्यातलं पाणी. आणि त्यामध्ये ते एक ग्लास पोहे भिजत घालायचे आणि ते लास सगळं पूर्ण तांदूळ बारीक केल्यानंतर लास्ट ला मग ते पोहे म्हणजे त्यातले थोडे तांदूळ आणि पोहे असं दोन्ही मिळून बारीक करायचं सगळं एकजीव केल्यानंतर स्टीलच्या डब्यामध्ये किंवा स्टीलच्या पात्यालातच भिजत घालायचं.
हा हा!
ते भिजत घातल्यानंतर त्याच्यामध्ये रात्रीच अ एक ज्या ग्लासन तुम्ही तांदूळ घेतलाय. त्याच ग्लासनं एक ग्लास रवा.
आस काय!
हा एक ग्लास रवा आणि अर्धा ग्लास अर्धा अर्धा ग्लास साखर!
साखर अर्धा ग्लास घ्यायची?
हा अर्धा ग्लास ज्या ग्लास ने घेताय की नाही त्याच्यापेक्षा म्हणजे त्याच ग्लासनी अर्धा ग्लास किंवा जास्त गोड जर नको असेल तर अर्ध्यापेक्षा कमी. मुठीने आपल्या मुठीने दोन मुठी जरी टाकलं तरी चालतय.
आपल्या इच्छेनुसार काय?
आपल्या इच्छेनुसार म्हणजे त्याला करकरीतपणा आणि कलर साखरेमुळे येते साखर आणि रवा हा आणि अ टेस्ट ला म्हणजे मिठाचं ते सपक लागतय नाही नुसतं तांदळाचं. मीठ आणि साखर घातल्यामुळे बॅलन्स होतय म्हणून साखर घालायची.
हा हा!
अर्धा ग्लास साखर आणि एक ग्लास रवा पीठ पूर्ण तयार केल्यानंतर भिजत घा रात्री घालतोय तेव्हा ते रवा घालायचा कच्चाच घालायचा रवा घालून हा कच्चाच रवा आणि साखर घालून मिक्स करायचं ते
हा हा
मिक्स करायचं आणि जिथं उबदार म्हणजे जिथं गरम जागा आहे त्या गरम जागेपाशी ठेवायचं म्हणजे फीठ चांगलं फघतंय थंडीच्या दिवसात
ह
उन्हाळ्यातुम्ही कुठं पण ठेवत तरी चालते हॅलो
गरम
जिथं गरम जागा आहे त्या जागी ठेवलं तर फॉर्मेट लवकर होत आहे
गरजगी ठेवायचं का
आणि सकाळी ते पीठ फुगल्यानंतर हॅलो हॅलो
हा येते बोला
सकाळी पीठ पुगल्यानंतर नॉनस्टिक पॅन असेल तवा असेल की नाही त्याला तापत ठेवल्यानंतर टेमपरेचर कमी ठेवायचं गॅस जास्त हाय असेल तर जास्त तवा तापतोय तवा जास्त आपला तर डोसा म्हणजे कलर येत नाही ज आपल्याला पाहिजे जस हॉटेलमध्येध्ये असतो हा जसा हॉटेलमध्ये असत तसा कलर येत नाही आपल्याला जसा पाहिजे तसा ख्रिस्ती होत नाही त्याच्यामु जास्त टेम्परेचर हाय ठेवायचं नाही म्हणजे मोठा गॅस केला तुम्ही तर जास्त. वाात आपला. मग त्याला आणि परत पाणी मारून थंड करावं लागतं म्हणून टेम्परेचर कमी ठेवायचं आणि मिठाच एका बाऊलमध्ये पाणी घेऊन त्यात. एक चमचा भर मीठ टाकायचं. आणि नॉनस्टिक पॅन असं तापत ठेवल्यानंतर त्याला पहिला तेल लावून घ्यायचं नंतर मिठाच्या पाण्याने पुसून घ्यायचं तवा.
आणि एका वाटीनं डोस्याचं पॅटर पसरून घ्यायचं
अच्छा अच्छा
आणि कडेने तेल सोडायचं आपल्या पण कढा सोडते. आणि डोसा एका बाजूनच परतवायचा फक्त एका बाजूनच भाजायचा. रोल करायचं आणि खायला घ्यायचं झालं
अच्छा अच्छा चालेल चालेल साधू
करून बघ कस होतंय आणि त्याच्याबरोबर चटणी करायची असेल तर चटणीमध्ये फक्त पुदिना आणि चिंच घालायची
कालाज काय
खोबऱ्याच्या चटणीमध्ये
हा हा
म्हणजे उडपी लोक अस हा पुदिना आणि चिंच घालायची आणि ते सगळं आपण खोरं शेंगदाणे आणि फुटाण्याची डाळ कोथंबीर आणि फक्त अर्धं घालायचं लसूण घालायचं नाही थोडी चिंचणी पुदीिना भाजून घ्यायचं सगळं गरम करून तेलामध्ये चालेल करून बघा